हॅलो.
हॅलो तय येतो आवाज हॅलो आहेेतोय आवाज हो हो हो येतो येतय काय म्हणता काय चाललंय मस्त
हा, अच्छा. तुमचं नाव?
अ माझं नाव पुनम. हो. आम्ही नाशिकवरणं बोलते.
अच्छा- अच्छा. अरे, हम्. मी पण नासिक ओझर वरुन बोलते.
ओके, ओके, ओके. काय- काय म्हणता मग? झाली तयारी संध्याकाळची.
जस्ट आताच चालेय, नगर परिषद मधून.
अच्छा.
हम्म. म्हण म्हटलं कॉल करून बघू यांना. बाकी तुमचं झालं, चहा वगैरे.
हो चहा वगैरे झाला. तर थोड्या वेळात स्वयंपाकाची तयारी. आहे म्हटलं थोडा वेळ आहे. कॉल करून बघूया. असेल फ्री तर, मग हम्. क बोलणं होईल म्हटलं.
अच्छा. पाऊसय का, तिकडे नाशिकला?
हो- हो. आज म्हणजे पाऊस असा एवढा नाही. पण भुरभूर वगैरे असे रिमझिम - रिमझिम पाऊस चालूचय काल परवापास अ ह. अस नुस त आता मागचे पंधरा एक दिवस झाले. मुस नाशिकला आणि तो त्रिमूर्तीच्या साईडला. हम्म. त्रिमूर्ती.
अच्छा, अच्छा.
हम्म, हम्. बाकी - बाकी संध्याकाळचं काय चाललं? स्वयंपाकाची तयारी.
आता जेव्हा ठरवतील घरचे. तेव्हा स्वयंपाक.
तेव्हाच. हो, हो आमच्याकडे तेच असतं. म्हणून अजून घरात कोणी नाहीये. कारण, काय बनवायचं. काही नाही. तर तोपर्यंत म्हटलं आहे वेळ तर मग, एखाद तेण करून बघू म्हटलं. आल्यानंतर ठरेल की. काय भाजी बनवायची? चपाता बनवायच्या की भाकर बनवायची कि भात बनवायचा. काय
रेडी करताय नाही ना, तेच.
हो, ना. ते काहीच त तयारी करता येत नाही. ह. मग स्वतःच्या मनाचं काही बनवलं की, मग त्यांना आवडत नाही. मग त्यांचं काही पोटभरते. जेवतच नाही. असं होऊन जात. त्याच्यापेक्षा मग, हो. त्याच्यापेक्षा एकदा विचारून. हो. म माझे कॉमेंट फॅमिली, मोठीय. हं.
तेच मग. उन्हाळ्यात - पावसाळ्यात कुठं फिरणं वगैरे.
अं, अं. काय म्हणता?
पावसाळ्यात कुठे? फिरण वगैरे प्रवास नाही होत. कुठे, तुमचा? हम्, हम्.
वयस्करय ना सासू -सासरे. त्याच्यामुळे नाही जाता येत बाहेर.
अच्छा, अच्छा. हा.
आपले ड्युटी भलं. हम्. मुलीच पण आता कॉलेज चालूय ना.
ह. अच्छा - अच्छा. हम्म.
हम्, ह.
आता, पावसाळ्यामध्ये, बऱ्याचशा ठिकाणी पर्यटक म्हणजे, पर्यटनाच्या ठिकाणी
आपलीच नाशिकला भर पण आपण नाशिकरच फिरत नाही, कुठंच.
ते तर आहेस. हे लांबचेे लोक फिरायला येत इक -इकडे आणि आपल्याला आणि आपण इथले इथे, जायचा कंटाळा करतो. कि, बा करत नाही. खरचय ना. प्रवास म्हणजे प्रवासाचा कस दैनंदिन आपल्या कार्या कामामधून आहे ना थोडासा प्रवास केला का म्हून थोडासा फ्रेश होत आणि परत छान वाटतं एक मोकळा श्वास पण घेता ययेत थोडस बाहेर निसर्गामध्ये हे घरात घरात घरात माणसाला ढोसते पणड येतो ना
कृष्णा
हम् मग तुमची अशी फिरत नाही होणार आणि मग तुमची अशी वर्षभरात वगैरे अशी ट्रिप वगैरे होत असेल ना लांबचा प्रवास किंवाती जशी वर्षभराची कुठे ट्रीप देवदर्शनाची
नाही देवदर्शन तर नाही करतो म्ही
हा अच्छा अच्छा हम्म आमचे असे होते अशी छोटी मो ट्रीप आमची होते देवदर्शन किंवा इथले यथे आपल्या जवळपासत देवदर्शन किंवा मागं कुठे सजसा कुठेतरी चला फिरून यावं असं होतं
अच्छा अच्छा नाही कसं वयस्कर माणस असल्यामुळे घरातून बाहेर पडता येत नाही आणि त्याशिवाय डॉग पण आहे आमच्याकडे
अच्छा अच्छा हम्म
तो पण राहू शकत नाही आमच्या शिवायठी मुलीच कॉलेज चालू
हम्म हो ना हम्म तेच तर बा मला मेनू बघायला गेले तर मला पावभाजी आवडते इडली आवडते ह बाजू हम्म बाजू बळीस असं कंडा आहे तो रोज तेच तेच असं अर्ध कधीतरी चेंज करण स्वयंपाकाच्या वेळेला नाही मी नाही कर मला नाही आवडत नॉनव्हेज म्हणजे पहिल्यापासूनच नाही टनॉज म्हणजे बन पण नाही आणि मी खात पण नाही असं आहे
अच्छा तुमचं हॉबी
हवी मला म्हणजे असं मेहंदी काढायला आवडते क्राफ्टिंग आवडते किंवा असे पुस्तक आध्यात्मिक पुस्तक किंवा असे वा वगरे आवडत मला असं अस वाचायला वगैरे मेहंदी वर डान्स वगैरे पण आवडतो अस
ना शिक
ह नाशिकचे होत दांडिया वगैरे असला ना कुठे सण वगैरे होत हो हो हो नवरात्री वगैरे जात पुन्हा ग हो गवी गणपती किंवा आपली मिरवणूक असते ना गणपती विसर्जन मिरवणूक तिथे पण जातो तिथे पण.. होतंय जातो आमच्या आमच्या आघरातले सगळे सगळे सण एन्जॉय करतात. सगळ्यांना आवड आहे. सगळ्या गोष्टींचे त्यामुळे मग छान वाटतं. हम्म.. ह म्हणजे असं कुठल्या गोष्टीच हे नाहीये कि इकडे नाही जायचं तिकडे नाही अस छान आहे म्हणजे माझी फॅमिली छान आहे
ह ह ह आमच पण नाही तस काही तसं नाही आमच पण नाही तसं काही
हा पण मग वयस्कर माणसं असल्या तर त्यांना सोडून नाही जात आहेत काळजी घ्यावी लागते त्यांची आणि हा आणि एक कोणीतरी हा एक कोणी तरी मग त्यांच्यासोबत पाहिजेच असतं.
हम्म.. तेच ना.. दोघांना पण आम्हा म्हणजे आमच्या दोघांना बाहेरच पडता येत नाही. एक राहिलाच पाहिजे ना
हो म ते होतच होत जोपर्यंत ते आता प्रत्येकाच्याच प्रत्येकालाच ते असतात आई वडील वगैरे सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावीच लागते कुटुंबाची
हम्म नाही आता कस मुलीचं कॉलेज चालू झाल्यापासून मग मिस्टरच घरात असतात म आम्ही दोघी संध्याकाळीच येतो डायरेक पाच साडेपाच वाजता म ते दिवसभर ते आम्ही आहे तोपर्यंत अकरा वाजेपर्यंत जे कामा आवरून येतात ते बाहेरचे
अच्छा अच्छा हा हा हा हम्म मग काय सगळ्यांनी मिळून का एकमेकांचीच काळजी घ्यायची कुटुंबामध्ये त तेचना हा उजरला मी माझं एक म्हणजे एवढं नाही आलेले एक दोन तच कट झाला पण असं पूर्ण उजर वगैरे नाही असं बाहेरूनच हम्म असं पिंपळगावला वगैरे आलं असं असं बाहेरूनच असं पूर्ण ओझरमध्ये असं नाही. हम्म हम्म तिथे याच्या आधी हो हो येईना तिथे असे डीएड बीएड जे वगैरे पण कॉलेजेस आहेत ना ओझरमध्ये
काय काय काय काय?
डी एड चे बी डी एड बी एड नर्सिंगचे पण कॉलेज इथे आहेत ना इथे ओझरमध्ये हम् हम् हम् विमानतळ वगैरे कधी गेलेत बघायला विमानतळ आत तमध्ये बघयला गेले तुम्ही
सांगतोय काय इथं आपण असून सुद्धा आपण जात नाही काहीच गोष्टी बघायला. नेमका प्रॉब्लेम माझे वडील तर इच्यन मध्ये होते कामाला
अरे वा हा एचल मध्ये हा एचलच्या लोकांच मला माहिते तो एरिया मला माहिते ते मी एकदाच गेलेले तिथे एच एल च्या रूम वगैरे ते मला माहितीये. बस ते हम्म
हम्म हम्म हम्म आणि आम्ही एचललाच खेटूने गणपती मंदिरे एक म तिथे अ गेट पार करून आम्ही डायरेक आम्ही इथे मळ्यामध्ये राहतो. ते एमबी कॉलेज दीक्षि रोड सुकेना वगैरे आहेत ना त्या साइडला
हा अच्छा अच्छा अच्छा
हम्म म्हणजे आम्ही प्रॉपर इथलेच ओझरचेच जाधवेत आम्ही
अच्छा अच्छा हम्म हम्म हम्म बाकी आणि बाकी काय नाही बाबा आता चहा पाणी झाला. ता म्हटलं चला आता स्वयंपाकाची तयारी करण्याआधी आता परत पुढे आलीया आषाढी एकादशी म ते एकादशीच तुम्ही करता का उपवास?
काय काय?
आषाढी एकादशी तुम्ही पकडता का म्हणजे धरता का उपवास तुमच्याकडे?
नाही नाही काहीच नाही आम्ही काहीच हम्
हा अच्छा अच्छा हा हा तुम्ही हम्म आमच्याकडे आषाढी दशीच पण हे असत. उपस वगैरे असतो फराळ वगैरे असतो त्याच दिड दिवसाच फराळाची वगैरे तयारी
हम मी छोटी असताना सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत करून लग्नाच्या आधी सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत करून
हम्म छोटी असलेल्या सगळ्याच गोष्टींची आवड असते मुलींना मुलींना काय मुलांना काही नवीन नवीन गोष्टी शिकायला बघायला त्यांना फार आवडतं म्हणजे ज मोठे होतात. तसे ते नाही आवडत त्यांना हम्म हो हो
अच्छा
हम्म
मी माझे मिस्टर वीस वर्षाची सायबंर सिक्युंरिटीलां आहे थर्ड इयंर लां आहे.
अच्छा.
ते.
हम्मं हम्मं अच्छा.
हम्मं बांकी कायं म्हणतांत
बांकी कां माझी मुलं खूंप लहांन आहे दोनचं वर्षाचं आहे. हम्मं हो खूंप छोट आहेतं नां हंम मंग त्यांना सांभाळून ती घरांत. ते सगळं आवरूंन मंग स्वंतःसांठी वेळ काढूंन थोडं स्वंतःचं. छंद जोपांसने. जसां वेळ मिळेलं तसं कांहीतरी रेसिपीज वगैरें बनवणे वगैरें हे. चालूं असतें दिवसंभर हम्मं हम्मं.
माझं पणं चालूंचं असतं छोट मोठं आले कि मंग मं किं हे हे करं इथं कॉल करं हँड वर्किंगचं करं. असं चालूंचं असतें.
हो हो.
हम्मं.
तेचं नां बांक बांकी बायकांनां तरं सगळ्यांचं गोष्टींची आवडं असतें मलां पणं करायचं म्हंणते पणं करायचं हो सगळ्यां गोष्टीं ज्यांवर असतें तीशिवायं कुटुंब थांबाळूंन स्वंतःं करिअर करतं किती म्हणजे कौतुकांची गोष्टं आहेतं.
हम्मं हमं हंम हम्मं हमं
हं तेचं नाहीं बांकी आतां कायं नाहीं संडे. आतां संडे गेलां कालचां थोडंसं फिरूंन वगैरें आलो कांल इथल्यां इथे आपलं. मुलांलाही तेवढंचं मंग बाहेर पडणं होतं. तो पणं घरांत मध्यें बघं कसं मुलं पणं कोंडाहून जातातं नां घरांत.
अच्छा.
मंग सुेटीच्यां दिवशी मंग थोडंसं बाहेर एक चक्कर मारूंन आणला सकाळच्यां वेळेलां मंग त्यांना बरं वाटतं. आठवड्यां बरोबरचं हम्मं घरातचं नां असं होत.
हम्मं हं मंग मुलांना परंत कसं छोट्यांच पते नां.
हो आणि पावसांमुळे कसं संध्याकाळच्यां वेळेलां पणं बाहेर नाहीं जातां येतं नां. असं होतं हम्मं.
हम्मं.
तेचं मंग चालेलं चालेलं घ्यां काळजी तुम्हीं कायं नाहीं सांग हो. हो ओ हो.
हो बांय. हे तर.